मजावा
हो येतोय तुम्हाला
हो हो नीट येतो आवाज तुमचा बोला ना कशा आात
मी मस्त तुम्ही काय करता झाल जेवण वगैरे
हो झाल झाल सगळं झाल म्हणून जरा वेळ मिळाला म्हणूनच कॉल घेऊ शकली तर थोडं बोलता येईल असं नाही तर मग नाही होते कामामध्ये आणि
आणि बोलू आता भांडी वगैरे घसते पावसालच तर काम काय संपत तच नाही
पाऊस येतोय का तिकडे
हो आहे इकडे तुमच्या इकडे-
आमच्या इथे दोन दिवस झाल पडतोय.
आमच्या इथं पण लेट आला ना यंदा पाऊस
खूप खूपच नाही तर सातच्या आणि सात जून सहा जून ला वगैरे पाऊस येतो पण ह्यावेेळेला फार जून संपत आला
हो ते बोलतात अधिक महिना होता म्हणून लेट झालं वाटतं ना
काय पावसाला थोडी कळतेय अधिक महिना तो फक्त त तो फक्त आपल्याला कळतोय मराठी लोकांना बाकी कुठे आहे अधिक महिना
नाही पण असं बोलतात ते बोलत हो ना
नाही नाही ह्या वेळेला हवामान खात्याने नाही का त्यांनी सांगितलं की दुष्काळी आणि यावेेळेला सरासरीपेक्षा पाऊसच कमी पडणार आहे म्हणजे शंभर टक्के पाऊसच नाही पडणार आहे तर मग काय सगळं गोंधळ आहे या वर्षी कस कसं वर्ष जाणाऱ्या देवाला माहिती
हा गेल्या वर्षी जाम पडला ना आता कमी
हो पण मग गेल्या वर्षी पडला मे पासून पडला गेल्या वर्षी पण तेव्हा काय तेव्हा काय आपण पाणी साठवलं नाही किंवा पाणी कसं वापरा काय वापरा ह्याच्यावर पण नाही
हो आता जास्त तर पाण्याचीच त्यांनचाही येणार आहे
हा पण पाण्याचे टेंचन यालं म्हणजे सगळं पीक महाग होणार कमी पीक येणार मग पीक महाग होणार डिझेल महाग होणार डिझेल वगैरे तर भाव आताच वाढले आणि ते सगळं महाग झालं की घरातल्या सगळं बजेट टाणणार एवढ्याच पगारात एवढं मोठं काय होऊ शकणारे महागाई कश हँडल
हा ते तर हेच महागाई आता खूपच होईल
तेच की डिझेल आणि पाव आता सगळ्या गोष्टी महाग होतील तर मग ते एक मेथीची जुडी जरी तुम्ही घ्यायला गेली तर ती आधी दहावीीस ला असायची आता पन्नास ला वगैरे देतात
पहिले दहालाच भेटायचे आता आमच्या इकडे पण खूप महाग आहेत
तेच तेच आधी पाऊस नाही पडला म्हणून मग पाऊस पडतो म्हणून
हो सगळल्यालाच पाऊस पडला तरी महागाई आणि नाही पडला तरी महागच
हो ना तेच तेच कळत नाहीय की कसं लोकांनी सामान्य लोकांनी राहायचं
हम्म आता पाण्याचा पण वांदाा होणार आहे जाम
हो हो तेच
मुंबईमध्ये तर वगैरे पाणी जामच आता कमी तगली पाहण्यासाठी ओरडतात ना सेलिब्रिटी वगैरे पण
नाही ऍक्च्युली कस होतं क हे आधीपासन सवय लागायला लागते म्हणजे आता आपल्या हवामान खात्याने खूप आधी सांगितलं होतं या वर्षी हा या वर्षी पाऊस कमी पडणार आहे तर आपल्या इथं सगळं असं एकदम टोकाचं काही झालं की मगच स सांगायला लागतात की पाणी जपून वापरा हे करा आता मग एवढं सगळ्यांना सवय लाग लेली असतील पाणी धोध वापरायची आणि हची त्याची
हो आमच्या इकडे तर असच ना नल चालू ठेवतात काय म्हणजे पाण्याचा दुरुपयोग करतात खूप
तेच तेच मग तसच असेल तर काय होणार ना पाणी कसं साठणार आणि काय होणार आहे
पाणी मीन आहे
हो
पाण्याशिवाय कायच नाही ना
त्याचच र्म आता काय सगळंच महाग होतंय सगळीकडे तेच सांगतायत की नाही का मी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी जपवणूक करा बाकीच्या जिथे पिण्याचं पाणी लाग जिथं काय काय लागतय ते सगळे कारखाने बंद करा हे बंद करा म आता ते कारखाने बंद केले तर तिथल्या लोकांचे नोक
हो हो, ते तर आहेच आता पगार वगैरे.
त्यांचा पगार कमी झाला तर ते काय करतील ते कुठल्या तरी शहरात येतील. शहरात आले तर शहरावर ताण वाढणार. श मग शहरामध्ये अजुन ऑलरेडी लोक कशी बशी राहतायत आपली. जिथे जिथे जागा मिळेल तशी तशी
इकडे काही रूम वगैरे पण, जास्त असे भेटत नाही लगेच आणि खूप महाग भेटतात मुंबईमध्ये तर.
हो सगळीकडे सगळीकडेच, शहरं म्हटली की महागाई आली.
हो आपल्या गावाकडे तर हे काय एक वेळेला जात जमून.
हो हो आणि शहरा, शहरामध्ये कसं होत अ बाकीच्या गोष्टी पण येतात ना मग शहरामध्ये मॉल येत. बाहेरचं खाण आहे हे ते गावाकडे एवढं काही नाही त्याज, म तुमची लाइफस्टाइल ह ह, लाईफस्टाईल आली मग मुलं वगैरे असली तर मग शेजारच्या मुलांनी हे घेतलं. म ह्यांची इच्छा तुम्ही किती दिवस मारणार?
हो तसं मुंबईमध्ये वगैरे मोठ्या शहरात नाही ना.
इकडं, तस गावाकडं, ते तुमच्याकड कोणी बघत नाही. तुमच्या कपडे कसे आहेत काय कारण की एकसारखं असतं बऱ्यापैकी सगळ्यां
हो ते तर झालंच.
राहणीमान म्हणजे खूप श्रीमंत असते तरी, घर त्यांची मोठी पिटी अस तात पण राहणीमान सारखं असतं खाणपिण सारखं असतं.
म्हणजे भेदभाव वगैरे नाही करत.
हा पण शहरामध्येच अस नसत.
शहरातले लोक जरा, वेगळेच असतात. आणि तिकडं काय, सगळा म्हणजे मुंबईमध्ये तर महागच आहे.
सगळ्या शहरांमध्ये महागाई सगळ्या.
हो ते आहेच.
कुठल्या शहरात नाहीये असं नाही सगळ्या शहरांमध्ये महागाई आणि गावाकड लोकांना कामं नाही मिळत म्हणून ते इथे येतात.
हा इकडे काय काम वगैरे नाही तर मग सगळे तिकडे दुसऱ्या शहरामध्ये जातात म्हणजे कुठ ल काम भेटल, ते करतात आणि आपला पोट भरतात.
हो आणि आता शेतीला पाणी नाही मिळालं तर शेतकरी काय करणार त्याजी पोरं काय करणार ते शहरच गाठणार.
हो.
आणि मग आणि मग त्यांना कस आहे, इथले लोक ते खूप कमी ह्याच्यात काम करायला तयार होतात, जगायचं म्हणून. आणि म इथल्या लोकांना कामावरन काढतात कारण किथ जास्त पैसे घेत वाट तात अस वाटत, म शेतकरीच्या मुलांना कमी पैसे द्यायचे. आणि कामावर ठेवायचं.
तसच चाललंय आजकाल सगळ.
सगळं म्हणजे हे एक चक्रच आहे, सगळ्यांना नाई का
हो, आता पाणी तर मेन पाहिजे आता पाऊस तर लेट आणि सांगतलाय पण ना पाऊस पण खूप
कमी पडणारे.
काय करणार आता, आता पाणी वाचवायचा
पण नाही ना बायकांना नाही कत पाण्यावर किती पाणी वाचवायला पाहिजे किंवा लहान मुलांना पण आपण सांगायला पाहिजे कि पाणी तुम्ही जपून वापरा
पहिले पाासून ती सवयच नसते ना केलेली. मुलं आता असं आहेत.
अचानक तुम्ही कोणाला वेगळं वळण लावायला जाणार ते लोक कसे हे होणार ना ते लोक कसे शिकणार अचानकच तुम्ही त्यांना म्हटले की नाही नाही आता तुम्ही एक हंडा वापरत होते. आता तुम्ही एक ग्लासच पाणी वापरा.
असं जमणारच नाही ना कारण का ती सवय झालेली आहे ना
आधीपासनच तुम्ही तशी सवय लावली त आता ही काय काय ठिकाणी शहरामध्ये दोन दोन वेळा वेळेला पाणी यायचं सकाळी आणि संध्या काय आता ते पाणीच जर एक दिवसाआड यायला लागलं तर ते बायका पुरेपूर वापर करणार त्या पाण्याचा जेवढा वेळ येतय तेवढा वेळ भरणार.
भरतात आणि खूप म्हणजे असां वाया घालवतात हो पाणी वगैरे आणि त्यां म्हणजे असे समजायला पाहिजे ना ते इम्पॉर्टंट आहे पाणी सगल्यात जास्त
आणि प्यायचं पाणी ना मेन असं नाय बोरिंगचं पाणी किंवा दुसरं कुठलं पाणी आलंय असं नाहीये ना मेन प्यायचं पाणी जरा जनावरांना पण तेच लागतं सगळ्यांना तेच लाग
हो हो त्यांच त अ उन्हाल्यामध्ये तर त्यांचे खूप वांद होतात.
तेच तेच
गाय वगैरे पक्षी
हो आता पण काय ये मग जंगलात काय मिळत नाय म्हणून तर बाहेर येतात ना
हो.
रस्ते आमच्या इकडे तर बिबट्ये बिपट्ये खूप काय काय जवळ
आता मधीत सगलीकडेचं आलेले माग बिबटे
हो किती बातमी येत होत्या पोरांना घेऊन जात
हो आणि दाखवत पण होत असं कायतरी हात वर करायचं म ते निघून जातात. जॅकेट वगैरे आपला असल त वर करायचा. हात वर करायचा. आता काय मीती ते खरं हाय की खोटं
सोशल मीडियावर वगैरे तुम्ही बघितलं असल ना तर ते गोष्टी बऱ्यापैकी खोट्याच निघतात.
हो ते त झालंच. पण म मध्येत खूपच आलेले बिबटे, तुमच्या इकडे आलते का?
नाहीये पण आमच्या इकडे जवळच्या गावांमध्ये वगैरे नाही का काय काय ठिकाणी बातम्या येत होत्या की आलेत. वगैरे की मुलांना जपून ठेवा. हे करा. काय आता सगळच अवघड होऊन गेलय त त्यांना पण त्यांना पण जंगलात पाणी नाय मिळणार पाऊस नाही म्हट टल्यावर
हो म ते आता हीकडेच येणार.
तर ते कुठे येणार शहरात.
हम्म दुसरा काय त्याना पण पर्याय नाही ना.
तेच ना किती पाण्याच्या भोवती किती आयुष्य फिरलेले सगळ्यांच जनावर असू दे माणसं असू दे. किंवा अजून काय असत. ते सगळं पाण्याभोवती हाय. पण तरी आपल्या लोकांना कळत नाही पाणी कसं वापरा वापरायचं.
हो.
चालेल आपण बोलू या विषयावर परत. निवांत हा. हो, हो ठीक आहे हो.